हॅलो!
हा बोला.
हा थोडा वेळ आहे काय.
आहे की बोला की.
कुठ राहता तुम्ही.
आम्ही वय आम्ही इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आमचं खेड गाव आहे खेडत राहतोय आम्ही.
खेडे गाव हाय काय.
हम् हम.
हम्म. हम् आम्ही राहतोय सिटीत खेड्यात खेड्यात असं कसं आहे म्हणजे कसं काय असतं शेती वगैरे असेल कि. चमच्या
होय आमची शेती आहे.
हा म्हणजे असं छान वाटत असं नाही शेतीत वगैरे म्हणजे कामाला वगैरे म्हणजे शेतीत सत्ता काम करणे. परत उन्हाळ्यात छानन वाटत असेल नाही.
कंस हाय माहित आहे शेतकऱ्याला प्रत्येक ऋतू हा जडच असतोय. कसा असते मिहतय पावसात पाऊस लागला पावसात काम करायला लागतय. मग त्यानंतर कसं उन्हाळ्यात ऊन दिवसभर उन्हात कसं होतं तुम्हाला माहितय घरात बसून एवढं उकरते तर
उन्हाळ्यात हा
आणि थंडीत आपल्याला स्वेटर बटर घालून सुद्धा घरात एवढी थंडी वाजत्या तेवढ्या रात्रीत आम्हांला एक- एक दोन, एक -एक, दोन- दोन वाजता जाऊन पाणी सोडणं.
हा..
सगळं असं काम असत्यात त्यामुळ शिक शेतकऱ्यांची काम कसं असतयं महित्या बघणाऱ्यांना वाटतंय चांगलाय जे किती म्हणजे काम करण्यात मज्जा येत असतील त्याला.
हं‌..
शेतकऱ्याचं किती कष्ट असतंय ते कुणाला माहित नसतं.
हा ते काय म्हणत्यात ते..
कसाय माहिताय शेतीत टाइम बघून चालत नाही, वेळ बघून चालत नाही. तुम्हीं कमी पडलासा की मग शेती कमी पडती. तुमच्यासाठी असं सगळं असतंय. शेती करणं म्हणजे कुणाचं पण काम नव्हं पीक बघाय लागतंय, कसं असतयं एक लहान बाळाला कसं जपत्यात तसं आपण शेतीला जपाय लागतया असं.
ऐकलंय ना, ऐकून माहिताय.
तुमच्यात कुणाची शेती आहे का नाही?
आहे की, आहे की आमच्या मावशीची वगैरे आहे ती शेती. परत जना ह हा झा म्हणजे आम्ही सुट्टीला सुट्टीला जायचं आम्हीं हौसनं, कारण का हा.. कारण का आम्ही सिटी मध्ये राहतो ना, त्या आम्हांना खेड्या गावात म्हटलंवर की असं मज्जा वाट टते आम्हांला की, हां बुवा कायतर नवीन म्हणजे नवीन गावात आम्ही चाललोय असं म्हणजे काय म्हणतात ते कसं खेड्या गावातनी म्हणजे असं रानं हे वगैरे असं वेगवेगळं असतं ना त्यामुळे जरा असं भारी वाटतं.
हं.. हं.
तो ना माझ्या मावशीच्या रानात. एकदाच गेलतो म्हणजे काय म्हणतात ते,
हं.. हं.. आम्हीं व बारा महिने रानातच असणारी माणसं, शेतकरी माणूस म्हणजे बारा महिने रानातच वो.
हां, हां, आणि ते हेला काय म्हणतात ते आपले कामाला वगैरे ते भांगलण, भांगलण म्हणतात ना तुमच्यात
होय भांगलून काढणे, तण काढणे, औषध मारणे.
हा मग त्याला आम्ही जायचं उन दुपारी म्हणजे घरातली कामं वगैरे ना दहा-अकरा नंतर कामं वगैरे फिरत -फिरत जायची.
हं.. हं..
जाऊन म्हणजे जेवण वगैरे घेऊन जाणार.
ह.. ह..
हा जेवण वगैरे घेऊन जाय
होय शेतात बसून खायाची मज्जा एक वेगळीच असत्या, कसं हाय माहित्या चटणी-भा कर जरी असली तर रानात ते सगळं जातंय. निसर्गरम्य आणि कसं असतं माहितीये?
अं मला रानात बसून खायला काय आवडतं सांगू, खरडा भा करी, चटणी आणि कांदा खूप छान वाटतं ते खायला.
खाद्यय कसय म्ह तिथं बसून खाण्याची मजा जी हाय ती सिटीत बसून गर त गाडीच्या आवाजात पोल्युशन मध्ये बसून खाण्याची मझा तेवढी नाही.
तेच कि खूप छान वाटतं असं एकत्र परते आपले काय म्हणतात ते कांद्याची पात कांद्याची भाजी
हम्म.
भाजी भात वगैरे खूप भारी वाटतं ते खायला.
तसं आपण आपल्या आपल्या शेतामध्ये पिकवतो. आपण डायरेक्ट काढतो धुवून खातो. आपलं विकतचं काय नसतंय. सगळं शुद्ध खाणं शरीरासाठी चांगलंय.
हा आणि आत्ता ते कसंय नाही ना आता हे नाहीये. काय म्हणतात. ते आताचे सगळे औषधांवर पिकतायत. असे कोणत्याच याच्यावर न्हाय. फवारणी मारलं चला इंजेक्शन दिलं चला.
हम्म हम्म.
कायय आताची परिस्थिती हीय. कोण असं म्हणजे हे करत नाही.
तुम्ही कधीतरी या आमच्या गावाला भेट द्या तुम्हाला शेतीचं सगळं सांगतो. आमच्या गावात कसं काय काय असते सगळं सांगतो.
हा हा हा येत कि येतो नक्की येतो.
तुम्ही कुठं राहता? तुम्ही तुमचं गाव काय?
आम्ही इचलकरंजी मध्ये राहतो बघा हा इचचलकरंजी मध्ये आम् म्हणजे इचलकरंजी म्हणजे कसं? मानकापूर ज्यात्या साईड ला शेती पडते ना. नदीच्या पलीकडची आम्ही राहतो इकडं इकडं आपलं तगलोर, साजणी, पिळवणी, कोल्हापूर ईकड च्या साईड ला मग त्या साइडला जास्त शेती वगैरे नाहीे ना असा विषयय.
हम्म हम्म, आता कसं झालंय सिटीत हं हं स्या बंगल्यात जास्त जागा पूरी राहिल्या रस्तं त्यामुळं ना शेतीसाठी जागाच नाही ना त्यामुळन सिटीतल्या लोकांना शेत ती म्हणजे काय? माहित न्हाय.
हां माहित नाय.
जागा विकून स्वतःची कंपनी, स्वतःच दुकानं हा का? आताच्या सगळ्या सगळीकडंच तेच चालूय. आता आमच्या खेडे गावात बी तेच चालूय कसं आता कोणाला पाणी जास्त आवश्यकता आहे जिथं पाण्याची चांगली जमीनय. किंवा काय हाय कोणतर व्यापारी येतो तिथं ती जमीन घेतो. आणि तिथं तिची कंपनी टाकतो. तो म्हणतो मला मा तुम्हाला जॉब देऊ स्वस्तात स्वस्त
होय, होय.
त्यांनाच, जमिनी विकत देत असतील. त्यामुळ शेती आणि गाव
गावात जी मजाय, कुठं पण असू दे. जे काम कशामध्ये बर त्यांचे म्हणजे
खाणं वगैरे, हा.
गोष्टी ऐकायच्या.
चार गोष्टी. हा, जे आपण काय म्हणतो? ते हम्म. हॅलो.
हा, बोला की.
हॅलो. बरं चालतंय. ठीकाय. नंतर कॉल करतो तुम्हाला. हा.
ठीकाय. तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं.
हा, ठीके. मी मंदिरात नव्हतो गेले.